जाऊन आलायत का बाहेर, काय फिरायला गेलता काय.
फिरून आले जरा स, आज जरा अनिव्हर्सरी होती ओ.
आरे वा.
म्हणून म्हटल जरा जाऊन या फिरून स्पेशल काय मुल नाहीत काय नाहीत जाऊन जेवून आले.
बास कि मग आजून काय पाहिजेम होय आम्ही पण बाहेर जेवायला. गेलो होतो. आम्ही नाही नाही जेवण. चालू आहे आज जरा बाहेर गेल्यामुळे उशीर झालता.
होय.
खाऊन आलो बाहेर त्याला देत नाही बाहेरच. नाही नाही होय झालं.
होय हा हा हा होय. ठीक आहे, होय ते पण चांगलंय सोडा.
हा, नाही आम्ही हॉटेलला जेवतो तर बाई घरातलं खाऊ घालत नाही.
तेच कि घरी घातलेलं म्हणजे बनवून दिलेलच
तेच असे आता पण आम्ही खाऊन आलो सगळेजण जाऊ वगैरे अ घरातच खाऊ घालायचं बसून आत. तेच चाललंय त्याच वेज झालाय त्याला. दो सात सडसात होते ना, जोट त्याला त
होय हम्म हम्म सकाळी किती वाजता फ्री होताय.
अस काही नाही दहा अकराच्या नंतर नीवांतच की
होय काय बर बर चालते हा नाही चालते म्हणजे कस राहिलेलं कॉल पेंडिंग करायला बरं ना आपल्याला.
असले गेले ना दहाच्या नंतर. अख्खा दिवस रिकामाच असतोय मी
होय काय बरबर होय होय मी पण तेच म्हणालते कस म्हणाजे ज्यांना वेळ नाही काम करत
हा नाही नाही होय होय आता उद्याचं काय तेवढं संडेचच की नंतर सोमवार पासून काय मी निवान तसहे
हा हा बरबर चालते तुम्हाला म्हणजे वेळ मिळाला. तर हे करा.
नाही माझं आहे उद्या होय मी मि स्वता पण त्यांना. कॉलच केले नाहीत. घराचच झालं नाही मला कोण सुट्टीला गेल भट नाही नाही मी अजून करणार हे
हम्म हम्म हम्म हम्म अजून केलाच नाही तुम्ही मगापासून कुणाला कॉल
करते सोमवारीे जरा हा. सोमवारी जरा ना हेने ऑफिसला गेले की जरा फोनं करते सगळ्यांना. कोण कुठे गेले बघते सुट्टीला ज जोघी तिघी तर माहेरी गेलेत. एकिला मी काल केलता रात्री पण ती म्हणली अगं मला रात्री नऊ नंतर कर पण मी पण कामात गेलेला वहिणी ते आल्या जाऊते ना बोलत सोडून मग ते फोनवर बोलत बसते की नाही त्यांना पण एकटे वाटते मग त्यांनी पण आता आलेत दोन दिवसासाठीच आलेत मग म्हटलं जरा जाऊ करत हा जाऊ म्हणजे आम्ही एका शहरात राहतो पण लांबलाब राहतो. येणं होत नाही कित्ता किती दोन वर्ष झर आम्ही जातो सारख त्यांच्याकडे महिन्यात नं, त्यांना काही येणं होत नाही पोरांच्या शाळा आहीते. होय. सगळ्यांच रुटीन असते काय ना काय म मग त्यात आता पहील्यांदा बघा दोन तीन वर्षानी, त्यात पण माझ्या फोन मध्ये, हा फोनमुळं बोलायचंच बस राहिलं होते जवया सोबत, मग उद्या जायचं म्हणाय लागलं, त्यांना म्हणाय लागले रावा उद्या जावा सुट्टी असते शनिवारी रवीवार ना, म्हटलं आता जाणारच सकाळी म्हणाय लागले रात्री जावा काय करते बगू. म्हणजे रात्री गप्पा मारयच असते दोघींना. तेच राहतय मग फोन
होय बरोबर आहे, की मग आता वेळ पण झाली ना दहा वाजलीच की तरी पण,
आता उद्या करायचं म्हणलं.
होय तेच की टाइम पण झालाय म्हणून म्हटलं तेच मगाशी तुम्ही म्हटलं दहा वाजता म्हणून म्हटलं मी पण आले अजून दारातच आहे मी पण जस्टच आले म्हटलं. वेळ झालाय करू का नाही करत म्हण म्हटलं करून बघूया. केला तर ठीक म्हटलं नाही, तर
नाही नाही, होय मी होते आता आले बाहेर ना, जेवूनच आलो ह्याला फक्त जेवू घालायचं होत त्याला खाऊ घालत बसले, मग आता झाले की मग निवांत होतय एक जा.
हम्म हम्म हम्म हम्म ठीक आहे, काय नाही बगा व्हेज, नॉनव्हेज हाय?
नॉन व्हेज खात नाही, आम्ही फक्त व्हेज.
तर व्हेजिटेरियन चांगला आहे होय, कनी. आता व्हेजिटेरियन खाण्याची क संख्या कमी आहे. नाही, आम्ही दोन्ही पण व्हेज, नॉनव्हेज. त्यामुंळ काय प्रश्न नाही होय, तेच म्हणजे व्हेजिटेरियन लोकांची संख्या शक्यतो जरा कमी आहे.
हम्म, व्हेजिटेरियन चांगले नॉनव्हेज नाही. मी पण खाते हेनी पण म्हणजे आमच्याच खातच नाहीत आणि आम्ही दोघं पण खातो त्यामुळे बाळा विषयच नाही नॉनव्हेज आम्हीच खात नाही त्यामुळं त्याला कोण? खाऊ खाला.
होय बरोबर आहे की.
ए बाळा पाणी. अजून हा तेच म्हटलं ना जावु आणि दिर आले
हा हा हा ते चालेत होय.
हा त्यांनाच येणं होत ना इकडं.
हम्म हम्म हम्म ते पण लांब असतात काय मग.
हो इथच की एकाच शहरात ये पण आम्ही लांब लांब राहु.
हा शहर एकच खरं तुमचं शहर किती मोठं ते सिटी
जाणं होत नाही आता सांगितले कि ते बा दोन वर्षाने आले.
होय तेच की बघा की इथल्या इथं असून लोकांना भेट त्याला पण एढा एवढा वे
होय होत नाही होत नाही होत नाही जायचं.
ठीक आहे आणि काय?
निवांत बघा.
काय नाही आमचे पण मुलं काय ग म नाव काय नाही.
असुदे घ्या निवांत वेळ तर घ्याय एन्जॉय करून होत नसते परत हा हो.
शेजार चे अस्तेत बघा गप्पा मारायला.
ह तेच की.
शेजारच्या वगैरे असतात की
बोलायला वगैरे पण तरी पण जरा दुपारच वगैरे असं नाही हो करमत म्हणून म्हटलं.
मक काय बर मला पाव भजी लय फेवरेट. शबास
खरच काय.
तुम्ही
साधी सिम्पल आहे कि म.
होय होय काय लागत नाही एवढ जास्त काय वाटय हा तुमचं उलट उलट आपण कधीतरी बोलून पण असं एकदम जवळच्या सरा सारखं वाटायं लागलंय लई दिवस असं पहिल्यांदा फोन केला असं काय वाटत नाही. हा वाटत नाही असं. हा हा.
ऐ स्पेसिफिक हेच पाहिजे, तेच पाहिजे काय असेल ते. म्हणजे बाहेर गेलं की काय नाश्ता तर नाश्ता, जेवण तर जेवण असं काय नाही. हा हा नाही म्हणजे खायच्या वेळी खायचं काय
खायचं होय होय.
निवड जास्त व्हयं कणी. आज सकाळी मोर्निंगवाकला गेलत्या व्हं ताई आणि मैत्रिणींच्या फ्रेंडन कणी मुलग्यान सायकल आणलेली आणि सायकलिनचं रनिंग केलंयज पाय आणि पाय दुखायं लागलंय. होय सायकलिंग
जाऊदया बरं कि तेवढंच ख्यळाय मिळ तेवढंच काय तरी
होय म्हणजे असं चालंवू वाटली त्याला म्हटलं जरा देतोस काय? तर देतो बोलला. मग म्हटलं दे जरास आणि इकर ए किलोमीटरबर चालवली ओ रणीगं केली. हा लई दिवसांनी म्हणजे आता कु नाहीच कि हल्ली. ती गाडी वगैरे असतंय त्यामुळे कुठं सायकल कोण चालवत्यात ता नाहीच कि आणि पाय पाय आज दुखायला लागल्यात. ह‌् सगळे. एवढ्या दिवसांनी चालवलेली म्हणून म्हटलं तुम्हाला गाडी वगैरे येत असेल ना?
मला येती गाडी. येते दोन्ही पण येत्यात. शिकताल की आता काय पोरं मोठी झाल्यात. माझं आता उलट चाल्लंय. टू व्हीलर आता कसं चालू शकते याला घेऊन बसते तो
हम्म हम्म! हा हा. होय? आता तो काय बसतोय समोर बसतोय होय. होय? तरी सिटीत चालवताय म्हटल्यावर धाडसी हाय बा.
ते काय आधीपासून चालवलेलाव. तवा काय नाही वाटत.
अम्म हम् आमचे मिस्टर देत नाहीत. फोर व्हीलर देत मिस्टर, हम्म! म्हणून म्हटलं.
नाही आमच काय नसत तस काय पण कर काय करायचं ते कर जा कुठं कुठ जा कुठ जायचं तेवढं जा कधी यायचं तवा यं. काय नाही काय करायचं ते कर हम् काय कर - - कालाच ते कर - - आपल्याला कोण विचारणार नाही हा तिकडे आला कि तेव - -
तेवढं होणार किओ गावी वगैरे आले की तस तिकडच्या अ - - वातावरणानुसार राहाय लागते ना.
पण असं साडी नाही ड्रेस फक्तं घालायचं. साडी काय नाही.
हा. तेच की हम्म होय बरोबर हाय की काय म्ह- - तोय. काय नाव हाय त्याचं? नाव काय त्याचं?
रचित नाव हाय हो.
होय. हा हा छान हाय की ओ. नवीनच ऐकलं पहिल्यांदाच.
होय. आमच्या दोघांच्या नावामध्ये - -
हा हा हा ट्रेंड नुसार ठेवलाय काय?
हो दोघांच्या नावानुसारच कि.
होय हम् हम् तेच कि नाही छान वाटतय खरं.
नवीन तेस तेस तॉमस हा हं. हा अ् नवीननास.
नवीनच नावाड. तय. छान वाट हुडकून विचार करून करून ठेवला काय? तेच की म्हणूनच छान आहे ते आणि असं वेगळं पण आहे ना. हुडकून शोधून शोधून ठेवलाय.
हा आपण हुडकून ठेवायच ते का
आमच्या पण काय नाही मुलां च्याशी सिंपलच मी पण माझी मीच ठेवले मला आवडली ती ठेवली असं झाल तेव्हा का एवढं हे नव्हतं ना दोघांच्या नावावर ठेवायचं हा असंच च की जनरल जे आवडलं ते ठेवलं होय चाल तेच ठीक आहे ठेउ काय
एक मिनिट आ होय, होय चालतय
बर, बर हा ठीक
हल